हॅलो, नमस्कार ताई! हॅलो, हा हा हा.
हॅलो.
हॅलो! आवाज येतोय का? होय येतोय येतय.
हो मला पण येतोय.
हा झाला का चहा वगैरे?
हो झालाय इतक्यात जस्ट झालाय.
हा काय? हा हा, आज काय बनवलं जेवायला तुम्ही?
आज आज काय बनवलं होत शेवग्याच्या शेंगा बनवलं होते आज.
हा का? हा हा म्हणजे, पातळ आमटी का? हा हा.
हा आमटी आमटी म्हणजे आपलं अ लप्तपित रस असं.
हा हा.
हा आज ते सुट्टी आहे मुलांना पण आणि अ सगळे घरी.
आज कसली सुट्टी?
ते मोहरम आहे ना आज.
हो का?
हा त्यामुळे शाळेत शाळांना सुट्टी दिलेली आज छोट्या मुलांची म्हणजे सगळ्या शाळांना सुट टी असत्यात, त्यामुळे मग थांब की इथे मी आले. तुमचं झालं का जेवण वगैरे ना हे चहा पाणी?
सगळ झाल चहा करायला
सोनी मावशी. हम्म हम्म हम्म, तुम्ही काय बनवलं होतं आज जेवायला?
केलेली आज सोयाबीन ची भाजी केलेली.
कशाची भाजी?
सोयाबीन सोयाबीन.
सोयाबीन अच्छा! हा सोयाबीन हा. सोयाबीन अ माझी मुलगी विचारती सोयाबीन काय असतं? नाही खातो आम्ही म्हणजे मुलं नाही खात आम्ही खातो घरामध्ये.
म्हणजे ते बियांची नाही ते मोठे असतात ना ते सोयाबीन त्याची भाजी.
हा हा, ते पाण्यात पाण्यामध्ये भिजून जे हे करतो आपण तेच ना?
त्याची केलेली भाजी
हा मग कशी सुकी बनवली का रस्सा बनवला
थोडासा रस्ता म्हणजे असं थोडीशी पातळ लपटफी अशी मी बनवलेली
हा हा मग काय कशी बनवली काय काय टाकलं त्यात
ते भिजत टाकले सोयाबीन आधी म तेच्यानंतर मग मसाला बनवला मी खोबरं, लसूण, कोथंबीर, आलं जिर वगैरे टाकून ह परत तो मसाला वा टून घेतला टोमॅटो पण टाकला तेच्यामध्ये मग तो मसाला वाटून घेतला मग तेलामध्ये फ्राय करून मसाला परत लाल तिखट वगैरे टाकून मग ते सोयाबीन भिजवलेले ते टाकले त्याच्यामध्ये आणि थोडस पाणी घालून ते शिजवून घेतले त्याच्यामध्ये मॅगी मसाला घातला ना तरी पण छान लागते ती भाजी
हाव का
हा मॅगी मसाला घालतो आम्ही त्याच्यामध्ये चांगली लागते चव लाग टोमॅटो वाटूनच घातला त्याच्या मधेच
वाटून घातला म्हणजे प्युरी करूनच पूर्ण फिरून
ते खोबऱ्यामध्ये सगळं मिक्स करून वाटून घेेतलं ना आधी
हा ते एक जीव पण होते ना भाजी आणि प्युरी करून टाकलेलं असलं म्हणजे
हा हा
आणि मग त्याला किती वेळ लागतो भिजायला त्याला सोयाबीनला
भिजयला काय लगेच भिसतच ते पाच दहा मिनिटामध्ये भिसतात लगेच ते
हम्म हम्म हम् मग ते गरम पाण्यात भिजवत
नाही संध पाण्याची आम्ही भातामध्ये गुळ वगैरे पण घालतो मसाले भात केला ना त्याच्यामध्ये पण टाकतो आम्ही सोयाबीन आवडत आमच्या मुलांना वगैरे आवडत ते खायला
हा सगळे आवड
खातात हो हो खातात
हा
म ते शिजवायला शिजवायला लागले दहा मिनिटं लागले दहा दहा पंधरा मिनिट मोठ हो थोडेसे जरा वेळ लागला ते बारीक एकदम छोटे असतात ते शिजतात लगेच ते
हा पॅकेटमध्ये ते मिळत म्हणून
हा न्यूट्रीलाचे वगैरे असतात
हा न्यूट्रलाचे मी आता आणलं मध्ये ते पॅकेट अजून फोडल नाही पण दिसल मला ते बारीक बारीक आहेत म्हणजे जे सुट्टे मिळतात ते थोडे मोठे असतात ना सुट हा आणि आता हे पॅकेट मधन मागवले
ते पॅकेटमध्ये पण असतात लहान साईज मोठी साईज असते
हा हा हा केमीत ते ह्याच्यावरन मागवलं होत ते रिलायन्सच नाही का ऍप
हा हा हा हा
तर ते त्याच्यात ते आलं तस
होय.
हम्म त मग आम्ही पहिल्यांदाच म्हणजे पॅकेट मधलं बघ आणलं ते बारीकच दिसलं. म्हणलं हे वेगळंच म्हणजे थोडस साईज दिसते कमी.
हा ते बारीकच बरं पडत. ते मोठे ते भिजून शिजल्यानंतर खूप मोठे होतात ना अजून.
हा तेच की, आता हे म्हणजेे भिजवले त त्याला अजून साईज वाढते. ना त्याची. हम्म. नाही तर मग त्याच चुरा क म्हणजे असं चुरून थोडंसं.
दोन तूक हा चिरून पण करतात. हो तिची भाजी ना.
हा भाजीमध्ये. हम्म. आणि माझी आई पण करायची ना ती असं म्हणजे कांदा भरपूर टाकून. आणि असं चुरून घ्यायची. ते भिजल्यानंतर त्यातलं पाणी काढून. म एकदम हाताने चुरून. मग ते असं भुगा झाल्यासारखं असं नाही का जरा.
हा किंवा मिक्सर वर पण केलं तरी पण चालत.
हा मिक्सर वर पण चालतं. बरोबर. हा नॉन व्हेज सारखं दिसत थोडस ते. भजून केल्यात. त्याचे ते कटलेट वगैरे पण म्हणजे छान होतात. कारण मुलांना कसं असं खात नाही ना. अ म्हणजे बघितल्यावर त्यांना वेगळं वाटतं ते असं.
आणि त्याच हे पण अ करतात ते अस पिठामध्ये भिजून वगैरे असे फ्राय करून पण त्याच छान लागत ते. काय बरं म्हणतात त्याला. ते हा आपण हे करतो ना.
पॅटीस. पॅटी पॅटी.
प्रॅक्टिस पण आणि दुसरं पण काय त्तर असत ना. ते पनीरच काय खातो आपण ते?
पनीर चिली सार
हा हा पनीर चिली सारखं. तसं ते सोया चिली कर हा तसचे हा. तर ते पीठ घालून वगैरे. का तांदाळाच पीठ. परत मसाले वगैरे टाकू सगळं त्याला लावून. कोटिंग करून ते फ्राय करायच तेलामध्ये.
हा हा.
हा तसं पण छान लागतं ते.
त्याला कॉर्नफ्लॉवर पण टाकता का?
हो हो.
हा म ते सोयाबीन चिली पण मिळते ना. ते चायनीज प्रकार.
हो.
हा त्यात पण असं, बऱ्यापैकी असंच त्याला कोटिंग असत काहीतरी वरण. आणि ते वेगवेगळे सॉस. सोया सॉस. चिली सॉस. टाकून ते असंच परतलेलं असतं ना?
पण करता येत. किंवा नुसतं फ्राय करून पण अस पण आपण भजी कस करतो. तस पण. शकता म ते तळून. हो हो हो. डाळीचे पिठ्टात किंवा हो तांदळाचं पीठ. सगळं कोटिंग करून तळल तरी पण ते
ह हा तांदळा तांदळाच्या पीठामुळे कुरकुरीत होत असेल ना ते. हम्म चांगलं ते आणि पौष्टिक पण आहे.
हो.
आणि ह्याच्या बाकी गोडात गोड वगैरे काय खातात. आमच्याकडे जास्त असं काही
घोडं आमच्याकडे सेवायच की जास्त जास्तर
ह हा हा.
तिला आवडत शेवायची दूध घाून वगैरे.
हा हा.
तुपात भाजून घ्यायची थोडीशी तेव्हा बारीक सेवा मी त्या ना पॅकेट मधल्या
हा पॅकेट मधल्या ते ह्याच्या मग गव्हाच्या का रव्याच्या असतात ते
कसेच असतात ते काय माहिती नाही पण मी असं म्हणजे शिवाय बाहेरून पण मी करून आणते मग त्याचा मी ते मॅगी सारखं करत चिकट म. त्या बारीक सेवा, पॅकेट असतं त्याच मग खीर करतो आम्ही भाजून तुपामध्ये वगैरे, बदम वगैरे टाकून हा.
हम् ठीक आहे तुपामध्ये अशी लालसर भाजून घ्यायची काधी
हो हो ती भाजलेलीच असत खर तर थोडीशी परतून घ्यायची काय काय भाजलेली पण, ना सेवा आहे.
हा काय भा
हा लाल लाल असते ना पूर्ण पॅकेट भाजरीच असतात त्या थोडस परतून घ्यायचं म त्याच्यातून गूड वगैरे सगळं टाकायचं. साखर वेलची हा य पाहिजे तर आणि
लागत असेल ती पण
हो छान लागते तखट पण मही अस कांदा टोमॅटो मिरची घालून करतो त्या म म मॅगी मसाला टाकतो. त्या सुख्या सुख्या बनवतो त्या आम्ही लाल तिखट किरवी मिरशी घहिली. त्या पण छान लागतात हो हो. हा घरी बनवून आणढलेत ना मी बनवून आणलं का भजनीवररती त्यां असं करता य किंवा गोड पण करतो कधी कधी सुक्या सुक्या करून त्यात दूध घालून खायचं मग तुपामध्ये घालून ते पण करत. हा.
तिकटवाल्या नाशत्यासाठी वगैरे छान आहे सकाळचा पर्याय आपला एक. पटकन असं होणार.
होय होय.
हम्म म्हणजे सारखंच पोहे उपीट खाऊन पण कंटाळ येत. तो ना म्हणजे आणि रोज रोज पण काय द्यायचं नाश्त्याला प्रश्न पडतो.
हो.
एक चांगला आयटम होतो बरं झालं तुम्ही मला सांगितलं म्हणजे आता मजाही डोक्यात राहील कधी नाश््याला करतना.
थोडश अस भाजून घ्यायच्या म्हणजे कडईमध्ये तेल नाही टाकत. चालेल कोरड्यात भाजून घ्यायचं थोडस लालच झाला की काढायच्य मग मग त्याच्यामध्ये तेल टाकून जिर, मोहरी, कढपत्ता, हिरवी मिरची घालायची त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा तुम्हाला पाहिजे तर त्याच्यामध्ये ते हिरवे वाटाणे असतात ना ते पॅकेट वाले किंवा अ किंवा हा नाहीतर राहते पण शेंगा असता ना पोळ्या तुमच्या त्याचे पण हे टाक टाकु शकता त्याच्यामध्ये बटाने टाकू शकता परत तो म हे पण ग शिमला मिरची पाहिजे असे तर शिमला मिरच गाजर अस टा करू शकतो आपण त्याच्यामध्ये तेलामध्ये सगळं भाजून घेच हा. वटाणे वगैरे हा आणि मग त्याच्यामध्ये पाणी वापरायचं अंदाजे मग पाणी उठकळलं की मीठ वगैरे टाकून त्याच्यामध्ये त्या शेवाळ्या टाकून हलवून शिजवून द्यायचं. शिजलं की त्याच्यानंतर थोडासा मॅगी मसाला घालून हलवून ठेवायचां. पाच मिनट मग झालं तयार छान लागत ते पण खायला.
हो ना हम्म हम्म. चालेल मॅडम हम्म हम्म. हो हो जाते.
बरं बरं चालेल चालेल करा तुम्हाला उदया वगैरे करायचं असेल तर कॉल करा.
मी आता करून बघते म्हणजे लागतोय का म बघूया हम्म.
हो हो चालेल ठीक आहे.
चालेल ठीक आहे ओके.